हॅलो
हॅलो नेहा बोल काही चालय
हॅलो द्रु अरे बापरे दुपारी बारा वास पलेेत आणि तुझा आवाज अजूनही एवढा झ झोपलेला काय वाटतोय आज पण सकाळी शिरा उठलास का तू
होय ग नयना मी काल रात्री अडीच वाजेपर्यंत जागून एक मूर्ती पाहत होतो त्यामुळे सकाले उटयाला अकरा वाटले रविवार आहे ना मग काय घाई आहे
तू तू कधीच सुधारणार नाहीस तू पूर्णपणे नाईट आउट आहेस मला बघ मी रोज सकाळी पाच वाजता उठते सकाळी लवकर उठण्याचे जे फायदा आहेत ना ते तुझ्या सारख्या उशिरा उठण्या लोकांना कधीच समजतता नाहीत सकाळी उठल्यावर किती फ्रेश वाटते आणि पूर्ण दिवस किती मोठा मिलतो
हम्म नाही सखळी पाच वाजू उठण काय ऑलमपिक मध्ये मेडल मिलवाच का रात्री शांतता काम करण्यात किंवा मोही पडण्यात जी मजा आहे ती साखली कुठे मिळणार रात ते जगात कुठेही आवाज नसतो फोनचे मेसेज येत नाहीत पूर्ण शांतात असते माझ्या क्रिएटिव्हसना ग्राह राात्री आवडतो
क्रिएटिवि्हटी नाही त्याला आळस म्हणता दो निसर्गाने रात्र झोपण्यासाठी आणि दिवस काम करण्यासाठी ब मला आहे सकाळी उठून जेव्हा आपण उगवता सूर्य बघतो अक्षांचा आवाज ऐकतो तेव्हा शरीरात एक वेगळीच प पॉझिटिव्ह एनर्जी येते अ तुझ्या तर सनराईज थेट दुपारी बारा वाजताच होतो
अरे पण साकली पाच वाजता उठून कराच काय अर्धा वेल तर चहा बन आणि पेपर वाचण्यात ज तो तुमच्या त्यापेक्षा रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा मी माझे महत्त्वाचे प्रोजेक्ट पूर्ण करतो कारण मला कोणी डिस्टप करायला नस आणि साकली उशिरा उठल्याने माझी झोप पण पूर्ण होते
झोप पण होते अ रात्री उशिरापर्यंत जामल्यामुलं आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो माहितीय का तुला डोण्या्या खाली काळे डा पडतातचन ती खराब होते सकाळी लवकर उठणारे लोक जास्त निरोगी आणि दीर्घायुष असतात तू खूप लापरवाह आहेस तुझ्या आरोग्या बदल
ओ हो डॉक्टरने ह जास्त लाचर नको देऊ हां डॉक्टर पण सांगतात की आठ तासांची झोप महत्त्वाची आहे मग ती कधीही घ्या आणि रात्री उशीरला जागणारे लोक जास् ता हुशार आणि प्रॅक्टिकल असतात असा एका रिसर्च मध्ये समोर आलं आहे समजेल का
हं कोणता रिसर्च तो रिसर्च नक्कीच तुझ्यासारख्या एखादा आळशी माणसानेच केला असेल. आणि रुम जेव्हा तो सकाळी अकरा वाजता उठतोस तेव्हा अर्धा दिवस तर आधीच संपलेला अस. तो मग तुला स्वतःसाठी किंवा फॅमिली साठी वेल कधी मिलतो तू फक्त धावपल करते राहतोस.
अरे मी रात्री जागून फॅमिला सोबत वेला घालवत ना. आम्ही एक आम्ही एकत्र बसून गप्पा मारतो. पण तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीये आहे का नेहा तू साकली पाच वाज ता उठते त्यामुले रात्री नऊ वाजता तुलाय गोमड्या साखे झापण यायला लागते. जर रात्री एखादी छान पार्टी किंवा गेट टुगेदर असेल. तर तू तिथेच सोप्या वर झोपून जास. तेच काय तुझी सोशल लाईफ आहे.
हा हा हा कोवळ्यासारखी झापड. ठीक आहे पण किमान मी रात्री वेलेवर झोपून सकाळी फ्रेश तरी उठ ते. अ तुमच्या पार्ट्यामध्ये काय असते फक्त लाउड म्युझिक आणि डोकेदुखी आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे. अ जेव्हा तू सकाली उशिरा उठतोस तेव्हा आईला तुझ्यासाठी दुपारी वेगला नाश्ता बनवावा लागतो याला जबाबदारी म्हणतात का?
अरे मी स्वचा नाश्ता स्वतः बनवतो. कधी कधी आणि आई ला पण माहित हे आई की तिचा मुलगा रात्री किती क टेस्ट करतो त्यामुले ती मला काही बोलत. नाही बर नेहा जर तुला कधी नाईट शिफ्ट करावी लागली ऑफिस मध्ये तर तू काय करशील? तू तर पहिलच्या दिवशी ऑफिसमध्ये झोपून जाशील.
नाही रे काम असेल तर माणूस स्वतःला ऍडजस्ट करतो पण जर गरज नसेल तर विनाकारण रात्री उशिरा पर्यंत मोबाईल्स क्रोल करत बसन चुकी आहे ना आजकालचे तरुण फक्त सोशल मीडियासाठी रात्रीचे दोन दोन वाजवात.
हे मी मान्य करतो की विनाकारणा मोबाईल वगैर बटन चुकींच आहे पण रात्रीचा जो शांत वेल असतो. तो स्वचहा विचार कार्यसाठी खूप चांगला असतो पण नेहा आपण दोग दोन वेगवाल्या टोक्यो आहोत. तू अर्ली बर्ड आहेस आणि मी नाईट आउल आहे. जर आपल्या एक मेक संबत ट्रिपला जायच असेल तर किती मोठा गोंधल होईल विचार कर.
बापरे विचार करूनच मला हसू येतय. मी सकाळी सहा वाजता तुला उठवायला जाईल आणि तू मला ओरडशील मग मी एकटीच फिरायला जाईल आ नी तु दुपारी उठून मला शोधत येशील आपली ट्रिप तर ट्रिप न राहता. एक कॉमेडी मूवी बनेल.
ह अगदी बरोबर. तू साांखली फोटो काढून येशील आणि मी रात्रीचे फोटो काढीन पण या खट्टी मिठी नोकजो मच्या तर मजा आहे. आ तु अशी या दैनंदिन जीवन विषयावर बोलून खूप मजा आली. जरी मी उद्या साखली लवकर होणार नाही तरी तुझा विचार चांगला आहे हे मी मान्य करतो ह
मला माहित हो तू बदलणार नाहीस पण काही हरकत नाही प्रत्येक ची आपपली लाईफ सटाईल लाईफस्टाईल असते चल आता खूप दुपार झाली आहे तू फ्रेश हो आणि तुझ्या सगळ्याच्या चहा पी
हो नक्कीच चाल काळजी घेन या
प्रूथम ट्रिपची गोष्ट निघाली म्हणून मला अजून एक खूप मजेशी प्रश्न पडला विे वकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी तुझ्या झोपण्याची वेळ अजून जास्त बदलते का
वकेंड ला तर म थेट सुप पण नाही टाऊल बनतो नाही हा शनिवारची रात म्हणजे हक्काची रात असते तेव्हा मोबाईलवर वेब सिरीज बघणे किंवा मित्राशी चॅटिंग करणे आणि पहाटेचे तीन ते चार वाजे पर्यंत चालन आणि रविवार सांगली उठेला थेट दुपारी एक वाचतो
बापरे दुपारी एक वाजता म्हणजे तुझा रविवार सुरू व्हायच्या आधीच अर्धा संपलेला असतो मी वकेंडला पण जास्त उशीिरापर्यंत झोपत नाही उलट विकेंडला सकाळी लवकर उठवून मला बाल्कनीत शांततेत बसून संगीत ऐकायला किंवा योगा करायला खूप आवडतं कारण कोण त्या दिवशी ऑफिसचे कोणतही दड पण नसते
अरे पण आठवणाभर आपण ऑफिस साठी साकली ल लवकर उठतोस ना मग सुटीच्या दिवशी तरी स्वतच्या शरीरा हवी तेवढी विश्रांती घ्यायला नको का तो रविवार आलस आणि दुपारी एक वाजता उठून थेट जेवणावाळ त मारण या सुखा ची बरोबर तुझ्या त साखली पाच वाजता योग कधीच करू शक नाही
हम्म हा हा तू तुझ्या आलसाला खूप सुंदर शब्द मानतोस तू बरं मला एक सांग जेव्हा हिवाला असतो काद्या कडाक्याची थंडी असते तेव्हा तुझा हा नाईट आउलचा पॅटर्न कसा चालतो थंडीत तर सकाळी कोणालाच उठू वाटत नाही
थंडीच्या दिवसात तर माझी शक्ती दुपट होते न कारण रात्री पांग रुगणात बसून गरम कॉफी पिणे आणिा आणि इकडे खूप भारी वाटण आणि साकली नऊ दहा वाजेपर्यंत गाठ झोप्याला तर अजून जास्त मजा येते थंडीच्या साकाळी जे लोक ते खरोखरच खूप हिंमतवान असतात
हम्म! हो थंडी सकाळी पाच वाजता उठ माझ्यासाठी पण एक मोठ. अस हदय सोडून बाहेर येताना जीवावर येत. पण एकदा का तुम्ही उठलात आणि थंडीतली ती कोवली उन अंगावर घेतली की जो आनंद मिळतो ना तो थंडीत उशिरा परर्यंत झोपणारा. कधीच अनुभवता येणार नाही.
हो ठीक आहे अगदी बरोबर.
हम्म!
चल कालजी घे बाय.
हम्म नक्की पाय ध्रुव.